येतोय माझा आवाज. हो हो तेच आपला कॉल आ चानक कट झालं तुम्ही सांगत होते त्या झाडाविषयी कशी रोप तयार करता हा हा हा हा ते कशी रोप तयार कर आता तुम्ही मग.
मग रोप तयार केलंय ना तेच ना असे कुंडीमध्ये आपण थोड छोट एखाद छोट कुंडी घ्यायची बी जर असेल तर समजा आपण सपोज घेऊ तुळशीचं बी तर ते तुळशीचं बी टाकून द्यायचं आणि त्याला असं थोडं थोडं पाणी टाकत चालायचं खूप पाणी नाही पाहिजे पण खूप पण नाही अ स म्हणजे ते बी सडून जाईल असं. मग ते बी ची ते रो हा हा शिंपडल्यासारखं. आणि ते बी चे रोपं तयार झाले ना तर मग त्या रोपांना पण थोडं थोडंच पाणी द्यायचं खूप पाणी दिलं तर ती सडून जात तात मग ते लहान असतात ना छोटे छोटे रोप.
अच्छा कारण की ना खूप तुम्ही फेसबुक किंवा जि त बागकामाच्या वगैरे ग्रुप असतील ना तिथे लोकांची अडचणी ही अस ते. किंवा माझी पण की नर्सरी मधन रो प ना ते टिकत नाही. आणि बाहेरनं कुठून काडी घेतली. घेतल्याने ते टिकतं तर ह्याच्यामुळे कळतच नाही की आपण कसं करायला पाहिजे आणि
हो बरोबर, ते नर्सरीवाले काय करत तर ते असं त्यांच्याकडे ते खत वगैरे असतात, सॉईल वेगळी असते त्यांची
हो.
सॉरी हं. त्यांचीं, त्यांची सॉईल वेगळी असते तर त्या
तुम्ही पाणी पिऊन घेता का?
एक मिटं हं
हो हो, पाणी पिऊन घ्या.
ती त्यांची सॉईल वेगळी असते ना, आणि ते कसेय ते ऑरगॅनिक ही टाकतात ना त्याला खत हल मग त्याच्यामुळे त्यांना लवकर फुलं येतात ते, आणि आपण म्हणतो त्यांचे काय करायच, त्यांना नर्सरी मधनं झाड आणलं ना तर त्याच्या भोवतीची जी माती असते ना ती पूर्ण काढून टाकायची. आपल्या मातीमध्ये लावायचं ना आपल्याला तर ती आपल्या माती तिथंच टाकायची म्हणजे पण मिक्स करायची पण एकदम त्याला अशी घट्ट नई ठेवायची त्याला त्याच्या सोबत, ते काढून टाकायच सर्व
पण काय होतं काही लोक असं म्हणतात की, झाडं शॉक मध्ये जातात मग तुम्ही घरी आणा, म त्यांना एक दहा बारा दिवस तसच ठेवत त्याच पाण्यात, तुमच्या वातावरणाशी ते जुळले की मग त्यांना हे करा वगैरे
लावू शकतात फक्त त्यांची जी माती असते ना ती माती काढून टाकायची आणि आपल्या मातीमध्ये मिक्स करायची म आपली माती टाकायची आणि त्यांना पाणी वगैरे टाक जायचा टाइमावर, खूप पण पाणी नाही टाकायच, आपल्याला अस वाटत का झाड मरून जाईल, झाडं मरून जाईल, आपण खूप पाणी टकतो मग खूप कमी पाणी टाकायचं, खूप पाणी टाकलं का त्याचे ते मुळ सडून जातात आणि ते मरून जात.
मी माझ्या तुळशीला एकदा पण एक दिवस पाणी नाय टाकलं तरी ती मरगळल्यासार घेऊन जात. होते.
असं वाटलं ना आपल्याला मरगळल्या ते झाले तर तेव्हा टाकून द्यायच.
अच्छा आणि मी कारण की खूप झाडं आणलेली नर्सरीमधनं आता मी पूर्ण बंदच केलं म्हणजे खूप पैसे गेले अस वाट किलो आहेत. त्यांच्याच इथं ती झाडं नीट राहतात. आपल्याकडे येऊन मरतात मी
कि ते फक्त ते नाही आणायचे. ते याचे नसतात का डेलीया वगैरे असतात नही का झेंडू ति तशी झाडं आहे ना ते त्यांच्याकडेच जास्त हे राहतात. माझ्याकडे तर मी मी तर अ माझ्याकडे ते परजिता नाही का आपलं काय म्हणतात ह त्याचे आहेत. त्याची झाडे ते पाच पाकळीच आहे आमच्याकडे तो अपराजिता गोकरर्ण.
बांबूच्या झाडाच पण माझ तसच झालं. मी एवढं महाग आणलं साडेतीनशे रुपयाच पण ते काय टिकलच नाही.
मी तर बांबू साध्या काड्या लावल्या बांबूच्या त्या आल्या त्याच्यात पण प्रकार असतात.
तो फेनशे मधला नाही त्यांनी ते लाल धागा सारखं बांधून घ ठेवतात. हा तो बांबू आणलेला मी साडेतीनशेला वगैरे पण तो पण नाही टिकला माझ्याकडे.
बांबूचे एक छोटं असत. ला लंपानाले आलेले असतात त्याला थोडस मोठं होत ते म्हणजे असं ते एकदम वाटेत ठेवायच एवढं नहीये. थोड मोठं असत ते आणायच हम्म हा कुंडीत लावू शकतो. ते आणयच. मी तर बांबूचे ते वरचे म्हणजे ते झाड आलेली होते ना आईकडनं माझ्या मी त्याच्या त्या काड्या कापून आणल्या होत्या. वरच्या आणि त्या का काड्या खोचून दिल्या तरी त्यांना हे आलेत वरती कोंब आलेत.
वा काही काही लोक म्हणतात नाही का आमच्या हात त्याला आम्ही लावलं तर खुप लोबन रोप येत तसं आहे वाट
हो मला तर ते खाली ते बाबा होते ना मला तेच म्हणायचे ते तुझ्या हातचे सगळे झाड जगतात म्हणे.
हो आणि काही काही नी किती पण कष्ट घ्या आमच्या सारखे त झाडं आम्हाला कदरच नाही करत काय ऐकत नाहीत कारण की मी प्रयत्न कर ते पण एवढंच की कधी कधी मी माझ्या ह्याच्यात असले की मुईर माझ्याकडन पाणी द्यायचं राहिलं एक दोन दिवस तरी ते एवढं त्यांचा जीव गेल्यासारखं होतं.
ते दोन दिवस नाही ना पा झाडांना पाणीत असं आपण कसं आपल्याला जेवण रोज लागत. मते झााडा पण जीवच तेना त्यांना पण दररोज पाहिजे ना.
म्हणजे रोज
हा रोज पण थोडं थोडं टाकायचं. खूप असं खूप पाणी नाही पर पाणीवर आणि मेन पहिली म्हणजे कुंडीला होलं आहेत. का तुम्ही कुंडीत हे करता त्याला होलं आहेत का खाली?
तुलट होल पाडते जे मी झाड मोठ्या छोट्या कुंडीतन मोठ्या कुंड्डीत वेळ लावलीयेत त्याच्यासाठी मी जास्त मो मोठेच मोठे जरा होल केले. उलट आधी न पेक्षा नाही जास्त जास्त पाडले म्हणजे होल.
मी तर रिपोर्टिंग सुद्धा करते झाडांचं मोठ्या मोठ्या झाडांच जास्वंदी वगैरे आहेत ना माझ्याकडे पूर्ण पूर्ण वाळवाय म्हणजे पूर्ण दोन तीन दिवस त्यांना पाणी नाही देत मग ते एकदम कडक झालं ना. तर ते झाड काढून घ्यायचं. त्याच्यातन त्या याच्यामधनं कुंडीत न असं ऑटोमॅटिक असं पूर्ण झाडा सहित माती निघून येती वरती आणि ती वरती उचलून घेते मग त्याची माती हळूहळू मुळांची माती अशी ठोकून ठोकून काढती मग ते मुळ मोकळी झाले का ते पाण्यामध्ये ठेऊून देते ते झाड आणि मग दुसरी कुंडी भरून पुन्हा त्याच्यात रिपॉर्टिंग करते.
रिपोटिंगचच मला खूपदा भीती वाटते की आपलं हातून मुळं तुटेल किंवा झाड तुटेल.
जास्त झालेली मुळ काढून टाकत कापून टाकते ते मुळ. दोन तीन हो जास्त झालेले जे खूप जास्त झालेले असतात न मेन मूळ असतात ते नाहीं कापायचं ते बारीक बारीक मुळ असतात ना असे खूप हा कडेचे ते का टाकायचे आणि त्या झाडाला पाण्यामध्ये ठेवायच थोडस पाण्यामध्ये ठेवलं कस मग त्याला म्हणजे अस खूप हे पण आणि दोन तीन दिवस ते मलूल दिस थोडस स्पॉटिंग केल्यानंतर पण काही नाही. चांगलं होऊन जातंं ना
आणि मग पाळण्यात किती वेळ ठेवायचं?
जास्त नाही तुमची कुंडीभर असो
आच्छा जरा वेळ मी मनी प्लांट पण आणलाय वाट बघतेय त्या जी वाढायचा म्हणजे तो आसं पडला होता एका ठिकाणी मी तो उचलून आणला म्हटलं लागलं तर आपलं नशीब म्हणून मी तो लावलाय.
तो तो
ते नॉटच्या इथं जरा कापलय मीन मी बघितल होत गुगलवरच सर्च करून म तिथे मी कापले आणि हे केले लावलंय म्हणजे आता त्याला एक दोन एक दोन पानं तर खूप मोठं
अच्छा पाण्यात लावला आहे की आस मातीत नका पाण्यात लावू मातीत लावा माती ते छान येतो
मातीत छान होत तो का? मला वाटत होतं की पाण्यात चांगला येतो.
मा मातीत त लावा एकदम छान हून जातो तो मातीत इतका होतो माझा तर एवढा झालाय
वा मला नंतर फोटो पाट पण तुम्ही तुमच्या झाडां चे मला खूप इच्छा असते पण ते मी मधल्या का ती की निराश झालते ना ते आणि मला घर चे सगळे ओरडायचे कशाला पैसे घालवती झाडं टिकत नाही आणि आणून ठेवती आणि झाड मरणं हे चांग
अ आसं काही नसत नाही नाही आसं काही नसत ते झाडांना पण आपण आपल्या काय म्हणताना आपल्या मुलांसारखंच जपायला पाहिजे मी तर रात्री समजा कधी गावाला गेले आणि मला गावावरन आली मी पहिली मागे गॅलरीच जाते बघायला झाड. ते झाड जर मला मलूल दिसली. मी तेवढ्या रात्री पाणी टाकते. लोक म्हणतात.
हो म्हणतातच रात्री टाकू नका किंवा झाडाला काही झालं तर मग काय काय असतच लोकांच सुरू.....
मी रात्रीची टाकते मला.. जर वाटलंय हे झाडाला पाणी नाहीये आणि झाड अस याच्यासारखं दिसते आणि रात्रीची बेलाचं सुद्धा झाड आहे माझ्याकडे बेलाचं.
बरं, ते कुंडीत लावलंय तुम्ही.
कुंडीत लावलंय ते पण कसं लावलेय माहितीय का. बेलाचं फळ होतं माझ्याकडे ते फोडलं. त्याचे रोप. हा. आता ते जवळ-जवळ कोरोना. कोरोनाच्या अगोदरचं लावलेले आहे ते.
म्हणजे एकोणीस मध्ये वगैरे. दोन हजार एकोणीस.
तर ते तीन झाड झाली होती. तीन तीन रोप आले होते पण मी गावाला गेली तर, ते घरच्या घरच्या पोरांनी पाणी टाकलं नाही तर, ते दोन रोप मरून गेली त्यातली तर मग एक रोप राहिलं मग ते मी आल्यानंतर मग मी त्याला जगवलं. जगवलं जगवल मग थोड मोठ्या कुंडीत लावलं आता इतकं मोठ कमरे एवढं झाड झालेले आहे.
अरे, बापरे! म्हणजे सारखं झालं ते.
झाडच आहे वाढत येते आता ते कुठ तरी . ठिकाणी लावून येईल मी. हा.
ऐकून असं झालं तुमच्या. तिकडे यावे आणि शिकावं ते तुम्ही खरं तर त्याचे व्हिडिओ करून टाका. पहिले पाहिजे ते लोक
जा आपण काय एवढं हे करत नाही बसायचय तर, मी कधीच नाही टाकणार.
आणि इंग्रजी भाषेत. जास्त करून आहे मराठी मध्ये खूप कमी आहे कि कसं झाडांवर काम करायचं शिकून घ्या, आता तुम्ही बाकीच एवढं करतायं काम ते जमेलचं तुम्हांला.
आता नेक्स्ट टाईम कुंडी वगैरे. भरले ना तर तेव्हा कराल मला आता माझ्या जास्वंदीचे कुंड्या आहेत एक दोन.
ह ह ह बर मी जास्वंदी पण मग जास्वंदीचे पण काडी निट लागते ना? जास्वंदीचे पण.. मी आणलेल ते
नाही माझे जगलेत, माझ्याकडे येलो कलर. ची जास्वंदी आहे त्याच्यानंतर ऑरेंज कलर ची जास्वंदी आहे एक राणी कलरची ये एक पिंक कलरची ये तर ती पिंक कलरची आता वाळून गेली ती खराब झाली त्या माहिती नाही. पण मी काढून टाकलेत ते झाड मग पिंक कलरच. येल्लोला पण खूप फुलं येतात. अ आता आता सध्या जी राणी कलरची आहे छोटी तिला येत आहे तिला खूप फुलं येत ऑरेंज कलरचीला पण येतात फुलं त्यांना पण रिपॉटिंग करायचं पण मला वेळच मिळत नाही त्याच्यामुळे हो ते राहिलेत.
मग ते कट आणि झाड कट पण करायला लागतात ना? वेळेवेळेला मोठे होण्यासाठी.
आता आता कसं फुलं बहार गेला त्यांचा फुलं येऊन गेले मोगरा वगैरे असतो ना आता मोगऱ्याला मी आता मागे गेली कट केलं त्याला परत नवीन अ फांद्या आल्यात नवीन कोम आले त्यांना लगेच परत पुन्हा फुलं आले असं म्हणजे ते कट केले का लगेच फुलं येतात त्यांना.
मला ना हा विषय खूप इंटरेस्टिंग वाटला आपण परत बोलूया आता हे झालंय हो हो तेच तेच. मग आपण परत ह्या विषयावर पुन्हा बोलू आणि मला अजून डिटेल समजून घ्यायला आवडल तुम च्याकडन हां अच्छा अच्छा हो हो थँक यू